हॅलो, हां ताई. हां आवाज येतोय ना? हां हां.
हो येतोय. तुम्हाला येतोय माझा आवाज? येतोय ना? हा हा, बोला बोला. काय म्हणत
हा हा, काय म्ह अं मी मी आता सध्या तरी सगळं कडधान्य वाळवलं होतं. त्या घरात
हा हां.
भरल जस्ट. हा हा आणि मी म्हणजे रेखेच वगैरे करते ना त्याच्यामध्ये हं, तर मला ना असं काही गोष्टी बोलतात ना आपल्या एखाद्या विषय अस तो कसा आपल्या अतिशय आवडीचा असतो.
हा हा. हां, हो हो. बोला ना, बोला. हां.
मी ना माझ्या म्हणजे आजीच्या आठवणी हा म्हणजे माझी आजी, या विषयी मी तुमच्याशी बोलते आ ता. हा, कारण मी माझ्या आजीशी खूप कनेक्ट होते. तर इतकी का, मला माझ्या आई
पिढी बद्द म्हणजे काहीच हे नाही म्हणजे काय म्हणतात ना? प्रेम, आपुलकी असंल ना का माझ्या डोळ्यात टचकण पाणी हा त्याचं कारण हे असं होतं म्हणजे लहानपणापासूनच माझी नाळ तिच्याशी तिच्याशी जोडवेला म्हणजे माझा जन्म झाला तेव्हा, माझ्या आईला टायफॉइड झाला होता. आणि पूर्वीच्या काळी माहिती आहे ना खूप म्हणजे अगदी पाळणा असं हा सतत तर ज्या वेळेला माझ्या आईची डिलिवरी झाली, त्या वळेला माझ्या आजीला एक वर्ष लहान मुलीची मावशी आणि मी दीड वर्षाचा फक्त
अरे बापरे,
हा फक्त दीड वर्षाच अंतर आहे, तर मग हा ती आणि शेवटचा बाळ आता मग तिझं ते आगं आगंवर पिणं खूप दिवस आणि त्याच पिरेड मध्ये माझा जन्म झाला आणि आईला टायफाईड झाला, म त्यामुळे मी कंप्लेंट आजीच्याच दूध दुधावर होती, मग असं तो तिचा तो लळा मग ती मला जास्त लागत, हो- हो मी तिच्यात म्हणजे माझी आई सांग ते मला का तू आज्जीचच दूध प्यायची म्हणून. आणि त्याच्यानंतर मग असं म्हणजे ती एक नाळ तशी जोडली गेली होती, आणि मी एक पाच वर्षाची असताना एक आठवण अशी का, माझा छोटा भाऊ अचानक वारला.
आई गं अरे-अरे,
ती मधून नाकात अडकला त्याचा श्यासो स्वास
आई शपथ,,,
अन मग गुदमरून तो वारला मी खूप लहान होते, मी साडेपाचं वर्षाची, तो साडे चार वर्षाचा, एक वर्षां फक्त अतंर, त ते म्हणजे मला इतंक काही आठवत नाही पण हे एवढं नक्की
का ते आठवत नाही पण?
आठवणीनेच मुळात एक भीती मनात आली होती, म्हणजे भाऊ वारला ना ती भीती का आता तो भूत होईल
हा,
तो मला पकडेल असं
हो -हो.
काहीतरी लानपणाच्या त्या तसल्या ह्याच्यामध्ये आणि म्हणून मग मी इकडे गेली. मामाकडे गेली राहायला, मी आईकडे राहिलीच नाही. आणि तेव्हा पाासून लग्न होई पर्यंत मी, माझ्या आज्जीकडेच लहानाची मोठी झाली. तर मग, आज्जीच्या पद्धतीचा शिकले किंवा मला जे काय सगळं वळण, माझ्यावरचे सगळे संस्कार हे सगळं माझ्या आजीनं केलं. आणि ती ना खूप तापट होती तिच हे होत वावर जो होता ना ग तो टाप
हा, वावर जो
तिला घा म्हणजे आता कसं त्या वेळेच सांगते मी म्हणजे मी लहान होते, जेव्हा चौथी- पाचवीचं त्यावेळेला माझ्या आजीची गुरं, ढोरं होती.
हा.
तर मग दर अस सोमवारी ते अंगण सारवाय आठवड्यातून एकदा. तर मग अंगण सारवलं का मं त्याच्यावर ते रांगोळी घालायची किंवा ते व्यवस्थित म्हणजे त्या कडा असतात त्या शेणाने लि
कडा
घ्यायचे उ न त्यांना टाकणं म उंबरठ्यावरती ते रां
हा, हा, हा.
रांगोळी काढ फुलं वाहयची मी त्या वेळेला शिकले आजीकडून म्हणजे तेव्हा आणि जेव्हा मी आजीकडे होती राहायला तरं अ आजीला तरचच आहे ना म्हणजे मी पणला तर मग मग त सांगायची बाय ना चार दिवस काय पूजा नाही तेव्हा मला काय कळत पण नव्हतं त्यातलं पण ती सांगायची. मला काय चार दिवस सब्जा करायची ना बाय तू कर हा सगळं घरातलं हे तर ते म्हणजे वळण आणि सच सांगण्याचं म्हणजे माझी आजी तीस. ये सु इतकं का तिच्या हातचा साधा जरी स्वयपाक एखाद्याने हो आता भरपूर भरपूर तिच्या हात म्हणजे हातचा पदार्थ म्हटलं म्हणजे ना कोण पाव्हणं आलं ना तर ते आठवण आणि मग मी तिच्या हाताखाली लहानाची ती मोठी झाल्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी तिच्याकडूनच शिकले म्हणजे स्वयंपाक भाकरी, मोदक लाडू ह्या साध्या साध्या गोष्टी. जे मोदक मी उत्तम प्रकारे करते कळलं का हा. किंवा पुरणपोळी तिळगुळ असे पदार्थ माझी आई आई अजून .
हो का अरे वा हं हं
ते जी बोलायचं म्हटलं ना तर मला अस म्हणजे हे वाटतं का आता ती वारली झाली सहा वर्ष आता ती या जगात नाहीय. पण माझं जेव्हा लग्न ठरलं त अगदी मुलगा बघायला आल्यापासून तुम ती समोर आमच्या मुलीला पुढे शिकवायची हा आमच्या मुळे असं प्रत्येक गोष्टी ती आई नाही पण माझी आजी हा पुढे पुढे सगळं लोकची ती बोलायची
हो ना किती छान.
अ कष्टाळू होती कारण त्यावेळे ला काय असं म्हणतो तर, माझं आजोबाचं काम जे आपण म्हणून एखादा माणुस अ कमानीत नोकरीला आहे शिक्षक आहे पोलीस चय तसं माझ्या आजोबांच कामं काय होत तर बैलगाडी हातायची. त्या वेळेला हा त्यांचा काम होता म्हणजे म्हणजे तुमच्या वाडीमध्ये चेन टाकायचाय कोणाच्या विठांच्या कारखान्यामध्ये माती टाकायचीय. कोणाच्या बांधकामाला रेती टाकायची आहे किंवा कोणा च भात दाळायला न्यायंचाय कोणाचं दळलेलं भात तर ही जी कामं असतात ना. जे आता आपण रिक्षा किंवा टेम्पो तर त्यावेेळेला बैलगाडी हा. कोणाच्या लग्नाला काय चार बांबू न्यायचे आहेत. कुठे वाडीतला मांडव करायचाय तर त्यावेळेला काही साधे साधे बांबू ना. मग त्या मांडवाला काय कापडेल तर हे काम माझे आजोबा करायचे हां म्हणजे बैलगाडी हाकणं थोडक्यात तो त्यांचा हा. म्हणजे उदरनिर्वाहचा व्यवसाय होता आणि मग हा त्यांचा माझ्या आजोबांचा. आणि मग आज्जी जी होती. ती घर कामं मग म्हणजे कोणाच्या विटांच्या कारखान्यात माती फोडायला जायचं कोणाचे मसाले करून दे. किंवा कोणाची चींच आमच्याकडे चिंच ना फार कोकणी लोक जेवणामध्ये चिंच खूप खातात. नॉनव्हेज जास्त असतं ना तर मग ते चिंच असं आप करून दे म्हणजे ही अशी कामं ती करायची आणि वेळाला तर ती धुणी भांडी सुद्धा लोकांची करायची माझी आजी मग मी लहान होते मळ्यात दूध घरचं भरपूर मग ते दूध वगैरे विकायला जायचं पण हा दूध दुभतं बाकी पुष्कर होतं घरामध्ये कारण उरलेलं दूध आहे ते घरातच युज कराचं त्याच्यापासून दही लावाचं. तुप काढवायचं दही खाय हे प्रकार भरपूर होते. पण ती एवढं म्हणजे परिस्थिती त्या वेळेची होती पण ती काय म माधवी म्हणजे मी खरं सांग
हा खरं सांग
नी असं एखादींचा खाण्यावर कंट्रोल नसतो किंवा त्यांचे खुप खायची इच्छा होते किंवा त्यांना असं काही काही खावसं होतं. पण ती अशी होती ना एक निराळंच का मला तिच्या त्या काही गोष्टी अजुनही आठवतात. क ना आमचं जे गाव होतं ते खेडेगाव होतं आणि माझ्या आ जी शहरामध्ये अलिबाग म्हणजे सिटी सिटीत राहिलेली.
हा हा
आणि ती जर आमच्या घरी क मी आली बाई थोडंसच दे जेवायला. का तर नको तुझ्या इथे रात्रीचं काय वा वाटलं जायला दोन नंबरला तर तुझ्याकडे सोय नाय बाहेर जावं लागेल टेकडीवर वगैरे म त्याच्यासाठी मला
अरे बापरे. हा हा हा
ते खाईन इतकं म्हणजे तोंड मारून राहायचं किंवा आचर पचर नको आता संध्याकाळ झाले ना म भजी नको आता हे ना म हा. इतकं तिजं म्हणजे मनावर ताबा होता खाण्यावर कंट्रोल होता. सगळ्यात महत्वाचं मन समाधानी होतं का म्हणजे अ दोन मामा तीन मावश्या आणि असा आम्ही राहायचो बाकीच्या ती मावशांची घरं माझ्या आजीला सात मुलं बाकीच्यांची लग्न आली होती. तर ती काय करायची पहिलं सगळ्यांना जेवायला वाढायची आणि मग
हा
ग ती खायची हा जेवण जर उरलंच तर मग आजी जेवाला बसायची नायतर म्हणायची थांबा मी थोड्या वेळाने एखादी भाकरी टाकते किंवा हा हा मला हे गोष् ट खरंच आठवतात म्हणजे ते दिवस क मी त्यावेेळेला आजी माझी शिक्षक होते. म्हणे माझी काय एवढी गरीब परिस्थिती नव्हती म्हणजे दोन वेळेचं खाऊन पिऊन वडील आम्हाला पोसु शकेल इतके होते पण मी आज्जीकडे राहायची ना. मी आज्जीकडे राहत असल्यामुळे त्या परिस्थितीला मी तोंड दिलेलं आहे हा ती परिस्थिती मी स्वतः अनुभवले करण माझ्या दोन मावश्या दोन आज्जी आजोबा जे खायचे जसं राहायचे जसं जगायचे मी ही तशीच राहायचे. हा हे त्यांचं ते जे सगळे संस्कार आज्जीचेच आहेत हा हा जसं आजी कडे जे वातावरण होतं किंवा जे खाय हा हा हा कारण मला वाट
ते मला वा
वाटतच नव्हतं जे माझ्या मावश्या, मामा होते ते मला बहीण भावंड सारखेच होते शाळेत गेले तरी
बहीण च आहे, भाची म्हणुन कोण ओळखत नव्हते पण तो चा पगडा जो आहे तिचे विचार, तीचे संस्कार माझ्यावर एवढे आज तर मी ला धन्यवाद देते का खरंच तिच्याकडे म्हणून मी खूप ट्रेन झाले. मी बघत शिकले क जा आत्ताच्या काळच्या जर लोकांना आपण ज सांगायला गेलो ना तर कोणाला ते काय हे म्हणजे माझ्या मुलांना मी सांगते त्यांना ही ते कळत हे असं का असतं म्हण पूर्वी बघा आ घरावर म्हणजे आमच्या साईडला कोकणामध्ये पाऊस जास्त पडतो तर घरावर पेंडा असायचा, जे म्हणजे भात पिकलं का भात नंतर मग कौल आली आता
हम्म.
काय पत्रे त्या वेळेला नारळाच्या झावळ्या असतात ना ते असायचे घरावर काही घरावर हा तर मग ते माझ्या आजीकडे ते झाळे विणायला यायचे, ते नारळाचे ते तोडले ना झाप, का ते म विनुन द्यायचे त्या लोकांना चटईसारखी आणि त्यावेळेला एक विणायच एक तो आपण त्यात विणून दिला पन्नास पैसे घ्यायची माझी आजी आणि ते विनायला मी आजीला मदत करायची, हा म ते मला ते बाकीच फुडच हो म ते विनायचे नंतर मग शेनापासून गोऱ्या थापायच्या, त्या गोऱ्या विकायच्या
हां हां.
अ ते ब्राह्मण लोकं असतात ना तर त्यांचे ते बंब असायचे आंघोळीचं पाणी गरम करायला तर ते लोक घ्यायचे माझ्या आजीकडून विकायला त्यावेळेला दहा पैशाला
हा हा हा.
रुपया डजन माझी आजी विकायची, हा पण म्हणजे किती काम त्यावेळेला केले पण म हा माझ्या आजीने खरच घडवली मला खरी कोणी तर माझ्या आजीने मला घडवली. आणि मला तिच्याबद्दल बोलताना इतकं म्हणजे हे वाटत ना का खरंच म्हणजे अशी आजी सगळ्यांना मिळावी, कारण तिने जेवढे हाल अपे कष्टा मध्ये दिवस हा हा हा खूपच म्हणजे अस काट कसरीचा संसार करून, त्या संसारामध्ये आनंद कसा मानायच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ही घरामध्ये जे अ म्हणजे ज्या घरावर नारळाच्या झावळ्या अ काय म्हणतात तो, सु शेणाने सारवलेलं घर पण त्या
हां.
त्यावेळेला तर अपली एक काडीपिटी असते ना
हो. हां हां. हा हा हा हो.
अस माहितीय एक त्या वेळेला ना हिंगाच्या डब्या मिळायच्या, पात्र्याच्या डब्या आणि पत्र्याच्या डबीमध्ये ती काडीपेटी तिजी वर्षाचे बारा महिने त्या डबीतच काडीपेटी पाहिजे एकदा पेटवलं काढं म्हणजे स्टो पेटवला हका ती उरलेली काडी पेटी आहे ना तिथ डबी ठेव म्हणजे जेणेकरून ती मऊ पडू नये आणि दुसऱ्याेळेला आपल्याला पटकन उपयेगत येईल. मग माझ्याकडून कधीतरी चुकून राहातं ना म्हणजे पटकन आपला स्टो पेटवला का द्यायच टाकून. खम बडतलं मग स्वय ती काडीपेटी त्या डबीत
हां हा हां हां अरे बापरे.
टाकायच हा हो म मला जे जे काही गोष्ट ती आहेत ना माझ्या आजीच्या त्या आठवल्या तरी होत म्हणजे खंरच त्या शिवाय आजी म्हणजे माझे जेव्हा लग्न तेंव्हा माझी सासूच वय होत त्याच्यापेक्षा तरुण माझी आजी होती हा. माझी आजी इतकी तरुण होती का हो सासू पेक्षा त्याच्या माझ्या सासुच आणि आजीचं खूप छान पटायचं आता माझी सासू अगोदर वारली त्याच्यानंतर तीन वर्षांनी माझी आजी वारली पण मला माझी आजी म्हणजे हे तिनी खूप म्हणजे काटकसर ज्याला हे म्हणतात ना काय करा बचत बचत ती सुद्धा मला
हा हा हा हो का अरे वा किती छान.
पैसे आहेत तर त्यातले दहा पैसे म्हणजे त्यावेळेला दोन रुपये मंतली